बोला की. आवाज येतोय? हं. काय करताय?
काय, चालंलय?
काय नाही. काय मी बघा निवांत. जेवण वगैरे झालं?
हॅलो.
जेण वगैरे झालं.
हो हो जास्त झालंय जेवण वगैरे झालंय. ना नंतर म्हटलं चला आता फोन करूया आणि विचारूया. काय मग एवढ्या वर्षभरामध्ये कुठे तुम्ही जाण्याचा प्लॅन वगैरे नाही केला फिरायला
हो जाते की आम्ही फिरायला जातोय.
हा अच्छा.
वर्षातून एकदा असते ट्रीप आमची
अरे वा चांगलं चांगलं आमचंही होतं अचानक प्लॅन होतो.
हो आणि लहान मुलं वगैरे असले. तर त्यांना सुट्टीमध्ये घेऊन जावं लागतं फिरायला.
हो हो त्यांना पण एक विरंगुळा होणन जातो रोजच्या रोजच्या रज टी मुलं पण कंटाळून जातात.
होय आणि रोज कसं स्कूल ट्युशन वगैरे असते ना कंटाळून जातात. ह.
हो हो हो खरंच आहे खरंच आहे एक आपल्याला पण दे आपल्या रोजच्या दिनाच्या वेळेमधून आपल्याला पण थोडासा वेळ मिळतो. आपण पण थोडस बाहेर निेतो आपण पण थोडस फील होत फ्रेश होत.
होय मग काय म्हणताय तुम्ही कुठे जातय घाणे फिरायला
आणि आम्ही सह जातोच आमं काय इथलं येतं सुट्टीच्या दिवशी पण आमच इथलं य. ते गाणं वगैरे होतं. हा फिरायला पण आणि आता एवढ्या मध्ये चाललं अष्टविनायक वगैरे आम्हीस्. तर जाऊनच आलेलं अष्टविनायकला
होय काय आता आम्ही पण चालूय बघा गुरुवारीच जाणार आहे.
अरे वा अरे वा छान छान छान.
आजपासून उद्यापासून म्हणजे सोमवारपासून मुलांची एक्झाम आहे दोन दिवसात एक्झाम संपते तर मुलांचे एक्झाम झाले. की मग एक चार दिवसासाठी जाऊन यायचं.
अरे वा अरे वा चांग आहे चांगलं आमच आम्ही आता झाले. दीड महिना झाला आम्ही जाऊन नते अचानक अस ठरली. आणि जाऊन आलो छान दर्शन झालं दोन दिवसामध्ये आम्ही कंप्लीट केली तिथून
अष्टविनायकची काय!
हो हो कणाला दोन दिवस तीन दिवस कसं असतं मग तिथे गर्दी जर असल तर मग दर्शन करायला वेळ लागतो. आपल्याला मग त्यामुळे आपलं मग अ हो पूर्ण कधी कधी एक अर्धा दिवस निघून जातो एखाद्या गणपतीच्या दर्शनासाठी पुढचा प्रवास पण मुलांच्या हिशोबाने जास्त प्रवास नाही करताय. कुठेतरी मग मुक्काम हम् करून घ्यायचा मग पुढचं दर्शन दुसऱ्या दिवशी असं.
मग तुम्ही किती दिवसाची ट्रिप प्लॅन केलेला आहे अष्टवी नाईट ची
आम्ही आम्ही तर तीन दिवसाची प्लॅन केलेली झाली आमची दोन दिवसामध्येच कारण जास्त गर्दी पण नव्हती सुरवातीचे अ लेहजरी ओझर तालीम का जास्त हे नव्हती. गर्दी नव्हती तिथे त्यामुळे तिथे कसं? पटापट दर्शन होऊन गेलो आमच्या वेळाळी वाचला. पुढचा प्रवाचही हा आणि पुढचा प्रवास होऊन गेला. अगे तुम्ही किती दिवसाची केली आहे प्लॅन?
आम्ही आता पाच दिवसाची ह बघू मग तुम्ही ट्रेननी गेलेलं काय आहे.
हा नाही आम्ही फोर व्हीलरनेच गेलेल ट्रेनने मग
हो तेच बर पडत. तेव आपल्या सोयीनुसार जा- जावं.
जाता य हो हो आपल्या सोयीनुसार जाता येतं.
आणि थांबायला वगैरे येत मुलांना. जरा क टाळा वगैरे आला तर पाय वगैरे हलकं करता येतच ना. उतरून वगैरे
बरोबर आहे. कुठे चहा नाश्ता वगैरे पण करत य मुलांना असे घरी अस मुलांना कशी खाण्याची वगैरे नाश्तची सवय असतेना प्रवासामध्ये मुलांना ते लागतच. थांबताही येत आपली गाडी असलकी.
हो आणि प्रत्येक ठिकाणी हॉटेल्स वगैरे असतीलच असं नाही ना. आपण काहीतरी सोबत नेलेले असेल तर मुलं खाऊ पण शकतात.
हो कुठे कुठ तरी बसून आपण एका ठिकाणी खाऊ पऊ शकतो. बरोबर आहे. हम.
आम्ही पण आता प्लॅन केलाय तिरुपतीचा. मग आम्ही आता पाच दिवसाची ते ट्रिप आहे. प्लॅन केला पण बघू आता जाण्या येण्यातच चा चार दिवस जातात.
हो तिथे दर्शनाला पण असं ऐकलंय की बराच वेळ
बराच वेळ होय आम्ही आधीच इकडून बुकिंग केलंय.
ह हहम्म अरे वा!
आधीच बुकिंग करून ठेवलंय म्हणजेआम्ही ट्रेननी जाणार आहे ना मग कोल्हापुरातून आम्हाला ट्रेन आहे, सकाळी अकरा वाज मग आमच्या गावात पण आम्ही सकाळी सात वाजता इथून निघलो का अकरा वाजेपर्यंत तिथे पोहोचून जातो. तिथं गेल्यानंतर आम्ही अकरा ला निघलो ना तिथनं तर दुसऱ्या दिवशी अकरा वाजता तर आम्ही तिथं तिरुपतीमध्ये पोचतो.
अरे वा! चांगलं चांगलं तिथे दर्शनालाच जास्त वेळ लागतो. बाकी
दर्शनाला मग आता गेल्यानंतर कसं तिथून गाडी करायची. त्यांच्या गाड्या असतात. तिथून गाडी केली की आला त्या वरती ती रुमालामध्ये घेऊन जातात. तिथ रम तर आम्ही ऑनलाईन बुकिंग केलंय.
हा हा ह..
तीऑनलाईन बुक करून जात तिथून आपल्याला दर्शन पण लगेच होऊन जात. आम्हाला सात ते आठ तासामध्ये होऊन जाईल. बघू आता गेल्यानंतर.
गेल्यानंतरच.
होय आणि मग ज्या दिवशी निघणार आहे त्या दिवशी रात्री निघलो दुसऱ्या दिवशी रात्री पोचलो.
अच्छा! हम.
चार ते पाच दिवस लागतात.
हो ते तिरुपतीला तिरुपती बालाजीला लागतोच तेवढा.
होय आणि तिथून जे जवळपास असतात ना. हा छोटे छोटे देवस्थान म्हणजे बघण्यासारखी ठिकाणं आहेत अजून तिथं.
हम. पण आपण कसं वाटण चालो आहे पण त्या पण आपण कसं आता चाललोय आपण त्या भागामध्ये तर आपण बोलतो की आपण काही सारवसारखी इथे येणार नाही. आलोय तर आपण ते पण दर्शन असं बघण्यासार खुप खूप स्थळ असतात.
आमचे घरचे सगळे आहेत ना ते वर्षातून एकदा तिकडे जातात. म्हणजे आम्ही जरी नाही गेलो तरी फॅमिली वर्षातून एकदा जाते. आणि आमच्या इथं सगळे म्हणजे, आमच्या मिस्टरांचे मित्र मंडळी असू दे जी पुरुष लोक आमच्यापाहुण्यातले सगळे आहेत ना. ते अं ट्रीप काढतात वर्षातून त्यांची एकदा निघते आणि आमची फॅमिलीची एकदा निघते‌.
अरे वा! छान छान मस्त आहे.
म्हणजे त्यांना आवडच आहे. त्यांच्या आवडीचा भाग झाला तो तिरुपती. फिरायलाजायचं म्हटलं ना पहिला ते
खूप छान चांगलआहे ना देवदर्शन होत. आप छान वर्षभर ट्रिप पण होत्या हम् आता आमचं पण चाललं.
हा बोला आवाज येतोय.
हो हो आमचहीआमच्या घरच्यांचं चालंय. ते आता पुढच्या महिन्यातच जाणार आहे. तिरुपती बालाजीला मित्र मंडळी आहे सगळं दहा पंधरा लोक जायला. त्यांनी सेम बुकिंग केली ऑनलाईन वरून त्यांचे म्हणजे
आणि आता पावसाळ्यात कुठे फिरायला जाता का असं वॉटरफॉल बघायला.
हा इथले इथे छोटे मोठे वॉटरफॉल वगैरे मुलांना बघायला. औषध खायला जातो आम्ही नक्की झालो छान मस्त गरम गरम कनीज. तिथे खायला मिळतात छान मस्त तिथे बसायचं खायचं पावसात भिजायचं.
कोकणात. सवतकडा म्हणून आहे एकाच ठिकाणी सात. प्रकारचे धबधबे आहेत.
अरे बापरे किती छान बघायला.
एकाच ठिकाणी सात प्रकारच्या आहेत. आता आम्ही बघू अजून. पाऊस आमच्या इकडे भरपूर म्हणावा असं नाहीये.
हम्म नाही या वर्षी पावसाच तर तेच आहे कुठेचसा त
प्रत्येक वर्षी खूप असतो पाऊस ह्या वर्षी एवढा म्हणावा असा नाही. थोडा पाऊस जास्त असेल तर बघायला मजा येते.
मजा येते असं् ससळार पाहच असला तर बराात बघायला मजा
मुलांना पण आवडत ना पावसात भिजायला.
हो त्यांना अशा ठिकाणी नेलं ना तर त्यांना भिजायला आवडतं. त्या गोष्टीची आवड निर्माण होते मुलांमध्ये निसर्गाची आवड पण निर्माण होते.
आम्ही पण आता मैत्रिणी ट्रिप प्लॅन करतोय तिरुपती बालाजीला जायला. ऊन आलो ना एक सवत खडा म्हणून आहे ते सात धबधबे एकाच ठिकाणी असल्यामुळे मैत्रिणी मैत्रिणी म्हणजे मुलांना घेऊन यायच अस प्लान
अच्छा हा मग तुमच्या तिकडे पर्यटन स्थळच झालं असेल त्या दोघंच बघायला.
भरपूर आहेत तसे बघण्यासारखे पर्यटन स्थळ
अरे मग का तुमची आठ हा ते पण आहे आपण जवळच्या ठिकाणी जात नाही लोक लांबून लांबून आपल्या इथे बघायला येतात.
भरपूर लांबून येतात कारण एकाच ठिकाणी सात धबधबे असल्यामुळे एक दोन ते तीन आपण धबधबे बघितले भिजलो ना तर आपल्याला पुढचे धबधबे बघायला होत नाही. त्यामुळे निवांत वेळ काढून जावं लागतं.
ह अच्छा
सकाळी लवकर जायला पाहिजे यायला उशीर होत.
हम्म नाही आमच्या इकडे अस एखादा दुसरा धबधबा आहे कि जो बघण्यासारखा का बाकी एवढं नाही इकडे काही म्हणजे असं देवदर्शन वगैरे आहे. हम्म हम् हो हो तिकडे आहे तिकडे खूप छान आहेत कोकण म्हणजे पूर्ण कोकणच बघण्यासारखे
होय
कोकणातले घाट रस्ते कोकणातले
आणि आम्ही कसं कोकण सहित असल्यामुळे ना बघण्यासारखं खूप आहे पण वेळ नाही पुरेसा होत
हम्म हम्म मग काय नक्की आम्ही एक कोकणची ट्रिप तर आम्ही नक्कीच करणार आणि करायची प्लॅन चालली आहेे दिवसापासून नाही म लहान मुलांनमुळे ते शक्य नाही होत
हो शक्य नाही मुलं जरा मोठी व्हायला पाहिजे त म्हणजे कस आपल्याला त्यांच्या सोयीनुसार आपल्याला जावं लागेल मग आता आपल्या सोयीनुसार आपण जायला बघतोय पण कस मुलं लहान असल्यामुळे त्यांना त्रास होईल याची पण भीती वाटते ना
हो हो बरोबर आहे आणि ते कसं होतं ना आपण आपली मजा बघतो पण मग मुलांना खाण्यापिण्याचे त्रास नको त्यांची हा त्यांची वाढली होऊन जातो त्यांची वनवान होऊन जाते बिचाऱ्यांची रडरड पूर्ण प्रवासात होते असं होऊन जाते
मग ते आपलं पण कसं अ हे होऊन जातं मूड खराब होतो आपण सगळं एवढं प्लॅन करून एवढ्या लांब जायचं आणि मग ते मुलांना नंतर त्रास होतो मग ते आल्यानंतर
हम्म चाले चालेल ठीक आहे ठीक आहे
मी तुम्हाला कॉल करते
हो ठीक आहे ठीक आहे ठी चालेल
ऍप ओपन करून ठेवा